हॅलो.
हा बोला की हा बोला की जेवन टेन
हो जेवण झालं. तेच रेसिपी एक विचाराची होती.
हा विचारा की,
हा व्हेजची कुठली पण एखादी रेसिपी सांग काय प्रॉब्लेम नाही व्हेज पाहिजे.
अह व्हेज आता
हे शेवग्याचे आमटे आहे ना मी वेगळ्या प्रकारे हा वेगळ्या प्रकारे पण करतोय.
चिंच वगैरे घालतेस का.
घोयेेून घ कांम ख आप शेवगा स्पेशल शिजवून घ्यायचा आणि कांदा टोमॅटो खोबर आपण कस? तेला करतोय ना. वाटण करून भाजून घ्यायच आधीच जरा तव्यामध्ये ख खरपूसाचा भाजून कांदा खोबरं कांदा आणि टोमॅटो. आणि त्यात लसूण पण टाकायचा. ते भाजून घेऊन मिक्सरला लावायचं. आणि तेलात काय आपण आलं लसूण पेस्ट चालतय नसल तरी पण आलं आलं नसतरी चालते लसूण फक्त कच्चाल असून म्हणून तेच थोडं टाकायचं नंतर जिरम, होहरी कडीीपत्ता आणि पर ते वाटाण टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत असं बास जायचं.
हा हा हा.
मग ते भाजल्यावर हा हे शेवग्या अस त्यात वतायचं ते पाणी सगळं वतायचं ते पाण्यात सगळं हे चव त्यातच असत्या ना.
हा म्हणजे तू कुकरला पहिला शिजवून घेतेस आणि मग फोडणी करते.
हा हा फोडणी कर तुम्ही.
हा म्हणजे पटकन होत्या नाही मी डायरेक्ट शेंगा डाल टेन घालून फोडणी घाते कांदा टोमॅटो घाून.
हा.
ते शिजत ना नंतर कालवन मध्ये च आमटत.
हा हा डायरेक्ट शिजवतय हा हा.
ते करते त्याला वेळ जातो थोडं भरपूर अ.
खरंडळतेना असं गिरशिस्त. नाही कुकर मध.
हा कुकर म शिजवून ते पूर्ण एकजे होते. शेलग्याचे सूप पण करतात छान होते ते पण. शेंगा शिजवून घेऊन शेंगा शिजवायच्या. त्या ते टोमॅटो घालायचं चिरून शिजवतानाच. शिजवला हा आणि एक एक एक चवीपुरती मिरची घालायची हिरवी मिरची.
हा.
आणि हे शिजवून घ्यायचं पूर्ण. आणि थंड झाले क ना. ते मिक्सरला करायच मिग बारी करून झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आप पुरोनाचं यंत्र पुूर्णा चाल न असत ना आपले. त्यातून म्हणजे शेंगाचे सग कसपट निघून जाते टोमॅटोच. सगळं ते तो वगैरे टोमॅटोच शेंग्याचं तत्वचण सगळं होते ब. ते सगळं मिक्स होऊन येते. नंतर त्याच्यात हे घालायचं. मिर पूड आणि मीठ जराशी मिरायची काळे मिरायची. होोड गा. मीठ घालून उकयच आणि आपल्याला पा घट्ट तर आपण त्याची कॉन्ट्रेसी ठेू शकतोय
हा
ते पण अस पौष्टिक पण भरपूर मुलांना द्यायला
होय होय लहान मुलांना छान आहे हा हा ते आता कशावर म्हणतात बीप ते बीपी ला आणि ते लखवा मारतो ना पैरालिसिस झाल्यावर हे शेवग्याचे शेंग खायला सांगितलं डॉक्टर
अस पण होऊ शकते आपण आज बघ ते आपण हे झाले म्हणून हे करायचं असं नाही पण ते पौष्टिक
पाहिजे हा
हा म्हणजे ते कशावर ते उपाय हे बघत नाही मी कुठलीच गोष्ट पण जी गोष्ट चांगली मुळातच ती गोष्ट आपण घ्यायची असं म्हणते ना मी ते गोष्ट आपल्यासाठी कशासाठी तर लागणार आहे त्याची वाट कशाला बघायचं
होय हो
हा पण ते पौष्टिक आहे ज ऐकून तुला माहितच असेल लहान मुलांसाठी सगळ्यां चवीला पण छान होते
छान होते आणि आपला भात शिळा राहिलेला त्याच फोडणी कसं घालतायचा
शिळा रालेला भात सकाळी परतायचं शेजवनचे मसाला आणून कांदा चिरून घ्यायचा बारीक हा आलं लसणाची पेस्ट घ्यायची मला सगळ्यात आलं लसणीची पेस्ट आवडत्या कडीपत्ता कांदा टोमॅटो हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आणि फोडणी त्या वेळेला पहिला कांदा घालाय, पहिला मोहरी घालायची मग जीर मग कांदा, कांदा जर मऊ झाला क टोमॅटो घालायच ते सगळं मऊ झालं की नाय, मोहरी झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता तडतडला पाहिजे पूर्ण फ्लेवर आला पाहिजे त्याचा हा आणि कांदा टोमॅटो घालायच मग आता शेजवान मसालाच पॅकेट मिळते एक
हा
पावडर सारखं मसालाच असते ग, असं ग्रेव्ही टाईप नसतय. पावडर सारखा असं तो मसाला भरतायस ना? आणि शिळाभातत परतायचं सेम टू सेम ते ट्रिपल राईस नसते का तशी टेस्ट येते.
लागते. हा हा ते करून
आणि त्यात असल तर कोबी घालायचा बारीक चिरून फोडणीत, शिमला मिरची घालायची म्हणजे तशी सेम टेस्ट येत्या. सोया तस घालायचा प्रत्येक चायनीज च आपण काय पण करतो बघ. काळपट असतय सोया सॉस. अशी प्रॉपर चव लाग त्या बाहेर सारखी. हं. एक पाकीट आणून ठेवलीस कि ते थोडं थोड एक, एक चमचा घालतोय आपण भरपूर वेळा म्हणजे एका पाकेटमध्ये जवळजवळ पाच, सहा डिश तर होऊन जाते. त्यात मोमोज बुलस आप काय पण करू शकतेस तू.
नाही. मसाला आणला तरी सगळ्याला उपयोगी होतोयच ना.
हा. सोया सॉस प्रत्येक चायनीजच्या ज्या पदार्थ आहेत त्या सगळ्यात घालायच. बाकीच ते आपण रेड चिली सॉस ते असतय ते एखाद्या वेळेस नसल तर पण चालतय.
हम्
तिखटासाठी
हा हा.
मिरचीचच की असतय रेड चिली वाला. ग्रीन चिली वाला पण तेच असतय. शेजवान ला जरा वेगळीच चव असत्या आणि सोयाला वेगळीच.
वेगळी चव असत्या.
हा. ते तसं बाहेर आपण खातो तसं लागतय सेम.
हा नाही. ते मी नूडल्स ते करतोय, मंचुरियन घरी करतोय.
हा काय?
हा करतोय ते.
शिजवूनच.
हा. नूडल् चाउमिन, ते आमच्या मामाचं हॉटेल आहे तिथ न पॅक तेच आणतोय डायरेक्ट आणि घरी बनवतोय आम्ही.
हा का असं उकडून घेऊन.
हा उकडून घ्यायच नाही नाही त्याला लय उकळायचं नाही एक तीन ते चार मिनिटं लय झालं असं उकळत पाण्यात आणि लगे काढायचं आणि आपलं मोदक पात्र असते त्यात ठेवायचं आणि ठेवल्यावर लगेच ते आणि लय उशीर पण ठेवायच नाही लगे ते काढून परातीत पसरायचं आणि त्यावर तेल सोडायचं तेल सोडल्यामुळे ते चिटकत नाही त्यावर तेल सोडायच आणि नंतर मग इकड आपण जेे भाजायच ते भाजून घ्यायचं आणि नंतर मग ते घालायच आता कलरचा पण वापर कमी कर करायल्यात हॉटेलमध्ये पन कलर कमी घालायल्यात सगळ्याच ह्याला.
हा, हा, तिथं तर ते अजिनो मोटो न ते वापरतात नै! हा.
हं. तिथे पण घरात आणि हॉटेलमध्ये करण्यात फरक जातो. पडतंयचं.
हा आपण घरातन जरा पौस्टिक करतो न, आपली लहान मुलं पन खानारी असतात. त्या लोकांना काय तवा?
होय.
त्यांचं फक्त चवीवर भय असतंय ग भर असतंय. टेस्ट कशी येवो. आणि ते अजिनो मोटो न ते आपल्या शरीरासाठी चांगल नसतंय. त्यांच, प्रमाण जास्त असं ते सोडा वैगरे जास्त वापर त्याच्यातनी..
होय.
तसं आपल्याला चालत नाही ना?
हा.
रिकामा ऑडिओ
आणि बाहेर कुठे काय? फास्ट फूडच ना शेवटी ते. काय ते?
मी गाईचं एकदा हे केलेलं, शाळेच पाककलेच्या स्पर्धा होत्या ना! अं.. महिला दिन असतो कीं नाय तवेरा. कनकेच नूडल्स केलेले.
होय. म्हणजे ते.... मोदक पात्रात ना काय? मोदक पात्र नाही ते. ते ह्याच्यात ना काय म्हन
कनिक मळून, आपल हा, सोऱ्यात्न.
हा. हा.
त्याने. हा, चकलीचा सोरा नस साचा. हा आम्ही पन साचाच. सोरा दोन्ही पन म्हणतंय.
हा. हा. छान झालतंय ते. न ते काय डायरेक्ट कनिक घट्ट करून ते शिजवून घ्या
हा ते गाळाय तशी गाळायचे नूडल् सारखे आणि ते वाफवायचे आणि का थंड वय आधी गरम करून असताना ते सुट्ट सुट्ट करून घ्यायचे सुट सुट्ट आणि मग गबी हे टोमॅटो कांदा शिमला मिरची
हा
हा हे सगळं आणि सोया सॉस टोमॅटो सॉस घालायचं अंत ते नोड मिक्स करायचे
बरं
हा दुसरा नंबर आलेल त्याचा
होय हा ते म्हणजे घरगुती बनवल्यामुळे
स न
नसते हा बरोबर आहे आमच्या सासूबाईनी पणथ पलीकडचे ते हे ज करून दिलत आमच्या चुलत भावाला चुलत भाऊजीं ना अ आपले काय म्हणतात त्याला नाचणीचे लाडू करून दिलत पहिला नंबर आलता त्यांचा हा
ते कसं केलेले
नाही मी विचारलं नाही रेसिपी एकदा बनवून घेणार आहे त्यांच्याकडून
नाचणीच्या पिठाचे ना
हा पिठाचे पिठाचेच केले असतील
हा म्हणजेच की बारीक पिठाचे आपले बेसन कसं असेल असं होणार का
हा हा
फक्त रंग चॉकलेट येणार
हा अ ते ना रक्त तेन वाढतय ना शरीरातला लहान मुलांना नाचणीच द्या म्हणते त्यात जलमल्यावर सा महिन्यानंतर
हा लहान मुलांसाठी नाचणी बेस्ट असते
होय होय आम्ही घरातच ते मोड आणून करत होतो तेचं अजून त्या ते थोडी एक अर्धा किलोलेली पावशेर संपलं, पावशेर राहिले हा ती भिजत ठेवायची, भिजल्यावर एक पाच सहा तास भिजल्यावर त्याला फडक्यात बांधायची, आपण मोड कसे आणत? तस त्याला मोड आणायची
बर
बोड आणल्यावर आणि ते काढून एक पाच सहा तास सुकवायचं घरीच. असय हेज्या जागेत म्हणजे उन्हाला नाही
सावलीतच हो सुती सुती कापडावर अंथरून.
हां हां मग ते ज सूप पण भारी होत ते- - नंतर ते आणि काय कर ते काय गरम पाण्याला उकळी आणायची आणि
हा पेज केली ग आपली पेज केल्यासारखा ते आपण लहान मुलांसाठी तकी ते नाचणी सत्व म्हणून पॅकेट मिळतय
आम्ही ते विकत एकदाच आणल होतं. परत आम्ही घरी बनवत होतो ते
हा मी पण, भैया, मुलगा लहान असताना आण होते. मुलगी च्या वेळेस सगळ घरीच केलं. हा मुगा ची डाळ तांदूळ चांगले आणून त्याची पण पेस्ट करत होते म पेज केल्या सारखी मुगाचीडाळ पण चांगली अस त्या लहान मुलान साठी
होय होय हलका असते ना.
हा